हॅलो. हां. बोला.
हम्म. आता येतोय. माझा येतोय का? हम्. तेच म्हणलं तू -तू- -पानी शेकल्यास का नाहीस पोळ्या सगळ्या म?
हो. हो.
हम्.
शेकल्या सगळं.
म. पोळ्याचं जेवण सगळं करतेस म?
होय. करते.
हं. हं. बरंय आपल्या- हं. हॅलो. हॅलो. आवाज बी येईना. हॅलो. हॅलो. हॅलो. आवाज येतोय का? हॅलो. हॅलो.